हा येते काय ऐकायला?
हा ते लागलाय फार बोला बोला मॅडम. तुम्ही जेवला?
पूर्ण वर जावा वर जावा दार उघडा.
बर बर.
दरवाजा उघडा तूमी आवाज थंड होतोय. हा येते काय ऐकायला?
हाय हा.
हा जेवला गा जेवला का?
तर तर जेवलो की होय.
हा काय केल होत?
जेवलो जेवलो सकाळच्या भात आताची शेवग्याच्या शेंगा ताज शिळा भात हो लत मॅडम खा हा खाल्लंय शिळ पाक खाऊन झोपायला लागतंय आता रिटर्न माणसाचं असंच असतंय आमचं वो काय काय रिटर्न माणसाला आता कोण विचारते काायच कसतरी आपलं काय करायच दिल ते खायचं ग पडून राहायचं
हा
काय करायचं
तुमच्या मॅडम नोकरी करतात म्हणल्या तसं चालायचंच की आता
हा त्या नोकरी करतत काय नोकरी करतेत म्हण काय मग घरातली माणसं उपाशी ठेवायचीे मी उपास नाहीचे पण आपल्या शीळ पाक नाही आहे खरं पण शिळ पक्क घालायच म्हटलं का आहे का नाही तिला मग वय झाली माणसाचं आता
हा
साठी ओर आणडले आता जरा चांगले चांगले ग हवं म्हणजे आणि आणखी शंभर पर्यंत जाईल का नाही हा आणि मग चांगल चुंगलो चुंगलो घालून संध्याकाळच्या वेळ आमला जावा दोघांनी नाही तर काय जरा फिरावं जरा तेवढे जर वाढले तर वाढ आयुष दोघांची पण
ताईला बोलता का आज
आशा नाही गेलो
का?
नाहीय गेलो जरा काम होतं आमच्याव आपण एक हॉटेल बघायचं होतो मग तिकडे गेलो होतो. हॉटेल बोल कायला ते बाई मला काही नाही बरं वाटलं ते म्हणजे कसं एवढं फ्रेश वाटण झाले.
हम ह बर
हम
त्यात सुधारणा केली तर काय होणार नाही.
सुधारणा ती म्हणजे तुम्हाला पाहिजेच देतो करून
हम
हो तुम्ही बघा घ्या नसल बघा म्ह देतो कर पण तिथात हॉटेल म्हणून चाल त्यापेक्षा हॉटेल चालेल पण त्याच्यापेक्षा म्हटले मेस आणि डबूच चांगलं चालतं. इथ इथ ब पूर हाय तेला स्कोप
हा
मग आता डबनती करण्यायचं म्हणल्यावर कस होयाचं
हां हां
तिथ तिथे ती पार्टी आहे त भाड्याने घेतली. तिथे चार बायका आहेत. जेवण ते चांगले असत त मालक म्हण त येऊन बघा एकदा जेवण भारी असत. ते खाऊन बघा जेवन भाजी बिजी सगळं चांगलं असते म्हटले.
हम्म,
म्हणले दुपारी बार एकच्या दरम्यान गर्दी असते म्हणल म्हणजे जेवायला येतेथे माणसं. ते दिव चार पाच वाजता चालूच असते म्हजले.
हम, ''हां ''हां ''हां''
हा हा, दुसऱ्यानी दोन येतत एक दोन काहीतरी जात्यात त्या.
होय,
म त्या स्वयंपाक करते त्या. त्यातली एक मेन जीनस चालाव घेतली का नाही तिले बा म्हणजे कुक म चांगलं. काम करते म्हणजे भाजीपाला जेवण चांगलं असते. दिसते साधा ज पण ते जेवण वगैर चांगलं असते असतेय म्हणले गिह्राईक.
हा हा बर,
मग, मी जात ना मग प्रवीणा म्हणले कसं करायचं म्हणले काही कस ते बघाय चाललेय. घ्यायचं असल तर बघा म्हणले नुसतं बघायचं ना पुन्हा तिकडे लक्ष नाही. सकाळच्याण आपलं तास दोन तास साडेबार एक वाजले तर आम्ही तिथेच मला वाटतं साडेबारा. परंतु तिथच होतो आम्ही.
हा हा,
से पलतन कडल
बरं हम हम,
मग काय करायच.
''हं'' बर,
घे ना गॅस चालवायलो मी.
नाही नाही बघायचं आपलं कसलं होतं ते त्यासाठी कशाला कोण कर ''--''
छ मग ते प ते सांग ठेवले आमची मी सॉरी हाय काकांनी यावं तीच का चालवणार हाय त्यो म्हणलं. तो मालक म्हणला. त्यो मनोज भाऊ म्हणले ती की या त्यानचे. ते मेस आहे ती चालवणार आहे ते आता मले. त्यापेक्षा तिथं इथं जाग्यावर तिथल्या इथ जवळ जवळ चांगलं होती. एरिया चांगला तिथला ह्यो रस्त्यातला गावातला कसला ते नाही एवढ बर वाटत मला ते.
हम हम,
म्हणजे तिकडे इतकं येऊन करण्यापेक्षा तिथलं तिथं बरं नाही होय. तिथले आहे ते तिथले तर वीस पंचवीस पोर येत्या. मग इकडे या आहे इथं पुन्हा आणि पहिल्या सारखं सगळं मग. आना करा आणि ती लांब कितीे चार पाच किलोमीटर इस्लामपूरात.
होय,
मग,
तेच की,
तिला-तिला मग फोनवर म्हणते तिला करणारच का नाही-नाही म्हणले आई तरी कर झाली आत्ता. तेवीस पोरी वाटतं आज तेवीस होत्या. होय आज तेवीस होत्या.
हा हा,
दोन हजार दोनशे रुपये घेते एका मुलीच महिन्याला.
वाढवले होय
होय दोनशे रुपये वाढवले वाटत. दोन घेत होती काय आता दोन- दोनशे केले आणि तेवीस दोन्ही शेचाळीस म्हणजे होते काय महिन्याला
हम्म शेचाळीस हजार आहे तेवीस तेवीस पोरी नव का.
हो तेवीस दोन
हा होय
मग त्यातले निम्म खर्च होणार निम्म धरायचा
होय
जास्त होतोय खर्च
खर्च तेवढा होणार की एक वीस हजार तर पडत असतील की महिन्याला
होतील होतील निम्म पच खर्चाच निम्म गेलं निम्मा खर्च धरायचाच निम्मा होत नसेल पण नि्मा धरायच जेवणात का नाही जेवण दुकानात निम्मा खर्चपेक्षा कमीच होतो खर्चकधी पण त्यातच खरं प्रॉफिट असतो दुकान आणि असते जेवणात त्यातले मीठ
हम् हम्
मू ते असले काहीतरी को म्हणजे आपल्या चौ पाडी करशील का नाही
करतो घे
ति चकले घ दा पाटेचा
टाकू आहे काे हा
मग तिथलं बघ मी तसच पुढेल होत याला की त्या यशांचा बघूया म्हटलं मग तू कुठ गोट किंती पाशी लांब आहे म्हटलंग जरा पुढे गेल्यावर तूझ पुर म घरा म्ह ते लई लांब दिसते तिथंन पुन्हा महागाडून्यात
ती पडवळवाडीच्या तिथं आहे पडवळवाडीच्या अलीकड आहे ती
होय गे मग लांबचचय आहे की मग कारखानपूर पाच किोमीटर बोलत्या, लांब आहे तर मग जरा तू जरा परंत घेऊन गेलो मागा राह म्हटलंला हो म्हटलं चला माग मग तितनं आणि मागं परत आलो नि्त सुद्ध
हा हा
मग तसं प म्हला विचारलं पुन मग कसं करणार तर म्हणले बघा काय तर करतो आणि म्हटली तर आहेा का माझ, महिना दीड महिना तर काय
हा
दीड महिना लागणार मग काय कस कर असतो की नाही, काय तर करतील कामग
हा
कोणाला तर सांगून ठेवले वाटत म्हटले
हा
काम राहतो तर बघणार हाय की नाही का दुसरं बघतो म्हणले
नाहीं नाहीं हॉटेलचंच आहे हम्मं
आंला पठे आंता हॉटेल सारखं कुठं हॉटेल टाकलं तिथं सांरखी येतं ती दांडी पडते जां कसं आंला आहेतं गं चालंतय
चालते चांगले स्वच्छतां ते तीनसल्यांवर कायं होते त्यांला
स्वंतः मजां म्हणले कुठे पणं कांहीं तरी शंका काढणारं की हम्मं तुमच्यां संस्थेसांरखं
होयं
असं जाई तसं जां आहे म्हटलं कायं करणारं
हम्मं तेचं
हो कायं पोरंगी मां गेली पळतं त्यांमुळे ते फोन स्विच चार फांर बारलीलं झाले ति टाईमपास करते उरक नां तिलां ती चिटली गेली मंग फोन केलां दिलां म्यां गेली आंज झोपायला साडे दाहालांस
होयं
पाहूं आंता सकाळंचा लोवकरं ऊठ तासांवर करलं जाणारं कामं साडेसहालांच उठोय तिलां
हां
कसां वां असतो कसां वां असतो तो दिवसं
सहा वाजतां.
उठूंन बघायचं किती वाजतं उठायचं ऊठ तेसं विचारायचं तिलां.
हां. चालते की. हम्मं.
बरं मंग
हां
उद्यां कायं कायं आहे मगं.
उद्यां कायं आहे शाळेलां जायचं.
हां
होमं
शं सतेसी.
हो हो शाळेला जायांच. आणि कायं?
चार चार दिवसं आल्याचं.
आंता पाहूं हम्मं शनिवारी बघांयचं मिळत्यां कायं. होयं जॉबर.
त्रिमूंठ शिकवांयला जाते.
कांहीं नायं बाहेर जातो आम्हीं.
हम्मं बरं शाळेलां जाणारं नाहीं. पांच वर्षे काढायचं एवढां पगांर. लां मिळणारं आहे एवढां पगांर कोणांला मिळणारं आहे कां मंग लाखांचे फुडं. सोडांचीजे बघां दहा वर्ष काढांचे पूर्ण विस्तंवर.
हम्मं तुम्हांला कांहीं बरं ठेवा. अं ठेऊ नकां अं हे... कायं बरं गांडी सर्विसिंगला टांक.
सर्व्हसिंगला उद्या तुझी गाडी उद्या सुट्टी तुला शे परवा दिवशी आहे नव्ह?
अ परवा दिवशी बघूया की काय सुट्टी मिळत्या काय कसं? रविवार आहे. पुढ शनिवारी अजून ती उद्या ठरणार. अ म्हणजे हम् संस्थेत स्थानिक सुट्टी घ्यायची का काय ते बघूया आता.
खरा घ्या जोडून आल्या म्हणल्यावर घ्याची शनिवारची शनवारी रविवार सुट्टी गावते ना जोडून. सर म्ह घ म्हणायच आपण सहा सुद् सहा सु दोन असत. ती काय एक घ्यायची सरकारी दिअशी एक झाल्या दोन सुट्ट्या.
साखराची यात्रा असती दसऱ्या दिवशी.
हा मग पुन्हा सुट्टी पण घ्याल चेत नाही आताच घिवा म्हणायचं.
होय. उद्या आता मीटिंग आहे मुख्याध्यापकांची त्यामुळे उद्या पण नाही ती सर.
मग आता सकाळ फोन करून सांगायच सुट्टीचं बोला म्हणून.
आता बघूय की मिटिंग सुट त्या का काय कसं -कसं साडे दहा ला दिवसभर आहे मीटिंग.
ह
हम्म.
आईला मग काय ते त्यांची तास घेत्याती काय मग?
आ?
काय शिकवतीस? त्यांच तास घेत्याती काय शिकवतीेते त्यासनी दिवसभर म्हणल्यावर.
गट शिक्षणा अधिकारी आहेत ते.
हा त्यांच हाय व्हय.
पण तुमच्या संस्थेतल्या फक्त मुख्य दोघांची का सगळ्यांची?
हो ना? सगळ्या - सगळ्या वाळ सगळ्या झेडपी
केंद्रतली - -
झेडपी, खजगी सगळ्या वाळव्या तालुक्यातल्या. नाही नाही इस्लामपूर इस्लामपूर हायस्कूल मध्ये आहे.
हा हा हा बर
ती पण घेतल्या पंचायत समितीन.
हम् आल लक्षात आता कळाल म त तुमच्या संस्थेने घेतल्या मुख्य दोघांची की तुमच्या मुख्य दोघांची
बर अकरा मिनटं झाले ती काय?
मग काय करूया? काय करूया?
आ
करूया काय बंद.
हा किती वाजले बघा की आता.
हा बघस तवर एक मिनिट होतुया खाली येऊस तवर मिनिट थांब मी खाली बोलत बोलत येतो. होतुय एक मिनिट तेला काय? दार लावतो. लाईट घालवतो. होतोय मिनिट.
हा.
लाईट घालवली आलो.
आणि हा हा.
एक मिंट झालं काय हाय? अर्धा राहिलाय.
हा. चालतय. ते गाडी वाल फोन केला नाही काय?
कुठल गाडवर.
गाडी कापल्या म केलेल.
आयला ते जवळ आज नाही केल काल केल होत आज नाही केलेल होता तिला उद्या भत त्याला. माझ लक्षातच नाही, हा नव्हत लक्षात म्हणजे संध्याकाळी बघायच. चालत ठीक आहे.